हॅलो हा येतो य काय व्हाइस कलीयर काय करायलायसा
काय नाही बसलोय
हम् हम जेवण वगैरे झालं
हा झालं की तुमचं
हो हो झाला आत्ताच म तेच म्हटलं आता म्हणजे पावसाळ्याचं वातावरण झालय म्हंटलं
होय होय
मग त तेच काहीतरी फिरायच - चा प्लॅन वगैरे करून जावयाचा म्हणत होते तर मग आता आम्ही मागच्या वर्षीची ट्रिप काढलेली ना तर काय झालेलं की आम्ही आमची फॅमिली मोठी आहे त्यामुळे आमची ट्रिप ट्रिपचा खर्च पण तेवढा होता आणि आम्ही भरपू - पूरजण पण गेलेलो त्या आम्ही काय केलेलं
हा
त्यानंतर काय आम्ही तिथं जेवण वगैरे आम्ही घर घरीच केलेलं ना
हा
मग जेवण वगैरे करून नेलेलं तिथं आम्ही विशाळगड वगैरे फिरलो आम्ही आमची जी फॅमिली हो - तिथे आम्ही एकत्र बसून तिथं ते जेवण वगैरे खाल्लं मगं जेवण वगैरे खाल्ल्यानंतर थोडा वेळ आम्ही तिकड इकडं तिकडं फिरलो जॉय केला आणि फिरण्यासारखं पण ते ठिकाण आहे ना कि विशाळगड त्यानंतर काय केलं मही हे सगळ फिरून झाल्यानंतर आम्ही अजून एक ट्रिप काढलेली त्याच वेळी कि कस आपलं गणपती - पुळे परत म्हणजे या साईडला आम्ही गेलेलो सगळी आमची फॅमिली
हा हा
तर पहिलं जेवण वगैरे आम्ही केलंच होतं त्यामुळे आमचं बजेट पण म्हणजे त्या आपल्या त्यात होतं ना
होय होय
हम्म मग तर पहिला तर पहिली गोष्ट का आता आम्ही इथून जेवण वगैरे नेलं. गणपतीपुळ्यात पण आम्ही नॉर्मली आमचं जेवण जे राहिलेलं तर आम्ही जेवणासाठी काय केलेलं बिर्याणी केलेली ना तर बिर्याणीची रेसिपी तुम्हाला माहित तर मला सांगा की म्हणजे मी नक्की घरी ट्राय करेन आणि परत
हम्म बर बर सांगते की हॅलो! अम मग त्याला चिकन घ्यायचं आणि तांदूळ द्यायच मग तुम्ही केवढेच म्हणजे बिर्याणी किती करणारय चिकन बरोबर तांदूळ घ्यायचे
बर हम्म
एक किलो तांदूळ एक किलो चिकन घ्यायचं
हा
मग ते चिकन स्वच्छ धुन घ्यायचं आणि त्याच्यात मग आलं लसूण पेस्ट
हा
आणि लाल तिखट दही आणि एक अंड घालायचं आणि बिर्याणी मसाला घालायचा
हमं हमं हमं
हमं आणि अ मीठ हळद
हम
गरम मसाला
हा बरं
हे सगळं घालून ठेवायचं ते एक अर्धा तास बर
बर हम्म
आणि या नंतर मग तांदूळ अ म्हणजे शिजत घालायचं.
हम्म निम्म्याला अर्ध शिजवून घ्यायचं का? निम्म्याला अर्ध शिजून घ्यायचं का ते? हॅलो! निम्म्याला अर्ध शिजवून घ्यायचं का? हा
आणि मग शिजल्यानंतर त्यात म्हणजे चिकन घालायचं शिजून, ते आपण मॅरिनेट करून ठेवलेल. जरा असं कांदा घाल , ते घालायचं चिकन आणि ते पंधरा मिनिटात तस शिजवून घ्या आणि मग त्यात ते आपल्याला तांदू
हम्म हा
मग त्याच्याच चिकण चां एक थर
हम्म
चा हा आणि मग एक अर्धा न मगं ते उघडून बघायचे.
हम्म हम्म हम् तर खरंच खूप छान रेसिपी आहे तुमची मी ट्राय करेन नक्की. वरून का, सोनेरी कलरचा का? हम् हम तर नक्कीच रेसिपी ट्राय करीण मी, तर असे आमचं म्हणजे, आता हे आम्ही बिर्याणी वगैरे केली होती, मग त्यानंतर तर काय आम्ही तिथं, विशाळगडला वगैरे ते जेवण वगैरे केलं सगळ्यांनी, परत इथं जे आपल्याला हे भेटते बघा की, म्हणजे रानफळं भेटतात बघा, ती आम्ही घे पिकलेली म्हणजे, जास्त घेतलेली ना जास्त लोक होती त्यामुळे. तर रानफळं वगैरे घेऊन, आम्ही ती खात वगैरे आम्ही तिकड तिकडचा प्रवास चालू केला. तर त्यावेेळेस कसं जरा, असं पावसाचंच वातावरण होतं आम्ही सकाळी उठून लवकर. सकाळी म्हणजे, आम्ही चार पासून ही तयारी करतं होतो. तर चार पासून आम्ही, सगळी कपडे वगैरे सगळं घरचं आवरून आम्ही. पाचला तर इथून निघलो असा आमचा प्रवास, म्हणजे आम्ही विशाळगड पर्यंत केला. तिथून, आम्ही हेच्या गणपतीपुळेला जा जायचं म्हणजे हे केलं. मग गणपतीपुळे मध्ये कसं तुम्हाला माहितच आहे. की पहिला लोक कशा, हेच्यात बघतात कि तिथं, जास्त हे भेटते की असं समुद्र आहे, परत आजूबाजूला क जरी नसतील तरी ते आपण जाऊन घेऊ शकतोय, परत तर तरी जाण्याचं हे असलं, तरी नवसाच गणपती आहे तिथं. परत आजूबाजूला पण वातावरण चांगलं.
तिथं पण वातावरण चांगल आहे. हम्म
आम जास्त,
आमच्यात आम जास्त करुन देवाला मानलं जातं.
त्यामुळे आम्ही तिथं गेलेलो. आणि तिथं कसं ज्या वेळेस महा प्रसाद वगैरे असतो. देवाच्या वारा दिवशी त्यादिवशी व्रत वगैरे तिथं केलं जातं. ते, मग आम्ही त्या दिवशी जाऊन व्रत वगैरे केलं होतं, त्यानंतर तिथलं दर्शन वगैरे दर्शन लव लवकर भेटत नाही, तिथलं गणपतीचं त्या तर तिथं गणपती दर्शन घेऊन. आम्ही त्यानंतर ते तेनच्यात, म्हणजे पोशाख मध्ये आम्ही गेलो होतो. म्हणजे तिथला जरा पोशाख वेगळा आहे. म दर्शन वगैरे घेऊन आम्ही समुद्र समुद्राकडे गेलो. तर समुद्राचे तिथं कसं म्हणजे, समुद्रामुळ तिथं कस जास्त लोक भिजतात. परत आणि कसं तिथं आत वगैरे, जाऊन सनसेट ते बघायला मिळतं ना तिथं. आणि समुद्र एवढा फार मोठा आहे तिथला, की असं बगे बगेपर्यंत नजर आहे तिकडे दिसत. त्या म्हणजे अशी, आणि तिथलं तिथ तुम्ही जर आता आंघो ळीला जरी गेला. आणि तिथल्या लोकांना व्यवसाय पण भरपूर मिळाला ना आपल्यामुळ. की म्हणजे जे पर्यटक लोक जातात. त्यांना तिथ हॉटेल्स आहेत.
वॉशरूमला जरी गेला तरी तिथ पैसे ते घेतात.
त्यामुळं असं पर्यटकामुळे सुद्धा त्यांना, य म्हणजे काम सुद्धा मिळालय. आणि तेवढं त्यांना फायदा पण मिळतोय. आणि तस नंतर काय करतात. तिथं लोक कि जे, आपण जे उरलेलं जे साहित्य आपण तिथं देवाला जे देत तो तर तेज्ञते साहित्य तिन्ही. म्हणजे असं एक एक गोष्ट, देवाना म्हणजे देवांना म्हटल्या म्हटल्या, पेक्षा जिथं जी लोक बसलेले असतात बघा. बाहेर ज्यांना, गरज असते अन्नाची. त्या लोकांना सुद्धा, ते दान करतात. तिथं अशी प्रथा आहे तिथं.
झोपा. हा हां.
तिथ जाऊन भेट वगैरे द्या तुम्ही तिथ पण म्हणजे छान आहे बघण्यासारखं.
होय होय होय हा हा.
तर्फे बी बीच म्हणून एक ऐकलं असेल तुम्ही तर तो बीच पण बघण्यासारखा आहे तिथं. तर तिथं कस म्हणजे पॉईंट आहेत बघण्यासारखे भरपूर. पूर आणि थंडगार हवा पण आहे. तिथं आणि आता पाऊस लागल्यामुळे तुम्ही तिथं जास्त म्हणजे पोहायचं ते पाणी वगैरे जास्त असल्यामुळे तिथं तुम्ही जाऊ शकताय. तस धोका असल्यामुळे ते तशी त्याची काळजी पण घेतात त्यांनी. पण तुम्ही नक्की तिथं भेट द्या बघण्यासारखं पण आहे ते. आणि अजून एक पॉइंट सांगेन मी ह्याचा कि आपला हा आ हा माथेरयन म्हणून एक पॉइंट आहे थंड हवा. तर हा प ह्या पॉईंट मध्ये काही सनसेट बघायला मिळते. परत इको म्हणून आहे तो पॉइंट बघायला भेटतोय. परत तिथं छोटी जी रेल्वे आहे. ती सुद्धा तिथे बघण्यासारखी आहे. आणि ती लहान मुलांना आकर्षित करते ना ति छोटी रेल्वे छोटी रेल्वे अशी अशी आहे की किती. मोठी लोकं सुद्धा त्याच्यात प्रवास करतात.
हा हा.
मग ती छोटी रेल्वे म्हणजे बघली ब आ आ आपल्याला काठवते की लहान मुलांसाठी तर तसं नाही. तर ती खास त्याची खासियत अशी आहे की, ति मोठ्या लोकां सुट साठी सा त्या आहे ती.
हा हा.
आणि तिथं जे पॉइंटस आहेत, ते पण खूप म्हणजे बघण्यासारखे आहेत. पर तुम्ही तिथं पण भेट द्या. आणि कसं आपल्याला परीय भेट म्हणजे फिरायला जास्त आवडत असेल, तर हा लव लवकर पण जाऊन येते, म्हणजे वन डे जर करत असाल, आणि त्याचं बजेट पण तेवढं आहे. आणि बजेटनुसार म्हटलं तरी हीथच, हा पॉईंट जाऊन येऊ शकताय, आणि तिथं कसं झाडे झुडपे भरपूर आहे तिथं. त्यामुळे लहान मुलांना पण बघायला छान वाटेल. जर तिथं कसंये, गाड्यांना प्रवेश नाय, त्यामुळे प्रदूषण नाहीये तिकड.
हा हम्म.
आणि जास्त करून लोक, दरवर्षी जाण्याचा जास्त प्रयत्न करतात तिकडं. आणि जास्त पर्यटक लोक आल्यामुळे, त्यांनी पण त्याची खात्री घेतात की, म्हणजे इथली स्वच्छता कशी राख ली जाईल, इथली स्वच्छता भरपूर ते लोक म्हणजे असं करतात आता सध्या तरी. मग तुम्हाला कस वाट हे पॉईंट्स ऐकून? तुम्ही तिथं भेट द्यायच अशी वाटली का तुम्हाला?
होय होय होय आम्ही जाऊन येईन नक्की.
हा हा नक्की जाऊन या आणि ल लहान मुले जरी असतील, तर माथेरीयनला भेट द्या, कारण तिथं देवस्थान पण आहे, आणि कस अ गणपती पुळेला काय? नवसाचा गणपती असल्यामुळे, तिकड तुमच मालवण वगैरे झालं तर, तिकड तुम्ही जाऊन येऊ शकताय, इकड हा वेगळा पॉईंट आहे, इथ तुम्ही फक्त फॅमिली वगैरे तुमच बजेटमध्ये पण सुद्धा जाऊ शकताय. तर तुम्ही एवढा वेळ ऐकून घेतल्याबद्दल, खरंच थँक यू. तुम्ही पण रेसिपी छान सांगितली, मगाशी. हा बाय.